हॅलो.
जरास मोठ्यांने बोला तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो.
हो माझा आवाज येतोय तुम्हाला?
हा येतोय. माझा आवाज पोहोचा लागलाय?
तरी मला ना तुमचा आवाज जरास बारीक आहे असंच वाटतंय.
नाही पण तुमचा येतो स्पष्ट येत आहे मला.
बरं, बरं, बरं काय करताय मग, जेवण झाल सर?
झालं बघा. तुमचं?
माझं पण झालं बघा.
तुमची मुलगी कुठेय?
बर झाल ती आज्जीकडं गेल्या गावाकडं कार्यक्रम होता म्हणून. तर आठ दिवस झाली तर ती गावाकडे म्हणजे जाण्याच कारण काय सगळ्यात म्हणजे तिथं राहणार तिला फिरायला खूप आवडत आणि बस दारात आमच्या आंब्याची झाडं आहेत. तर आम्ही आंबे इतके आवडतात तिला की काही बोलूच नका. सकाळी, संध्याकाळी, दुपारी तीला कस म्हणजे तिला आंबा दिसला की ती खायला चालू करते एवढी फूल आहेत तिचा.
हा, हा, हा, हा, हा भारी की मग. म्हणजे फळं सगळीच खाते ती.
फळ इतकी आवडतात तिला तीने ना आम्हाला ती स्पेशली बेकरीपेक्षा ना बेकरीच्या पदार्थांपेक्षा फळांची खूप आवड आहे. कुठे ही जरी चाललं तर फळ आवड हक्कानी मागती ती आणि स्ट्रॉबेरी पाहिजे, आज चिक्कू पाहिजे, सफरचंद पाहिजे असं मागून खाते ती.
होय, होय, होय, होय. मग माझी मुलगी, माझी मुलगी पण तिला पण फळ खूप आवडतात. आणि तिला पण आंबा प्र चंड आता उन्हाळ्यात त ती तिला दरोज, आंबा दिला त दरोज आंबा खाई. इव्हन कैरी तर एवढं म्हणजे. कैरी सुद्धा तिनं भरप भरपूर खाल्लेत मलाच भीती वाटायची की तिला कुठतरी खोकला वगैरे होईल पण तिच नाही मम्मा कैरी दे.
आणी लहान मुलांनी मागितलं आणि आपण जरी नाही दिलं ना ते खूप मनाला लागत एक वर्षापेक्षा थोडीशी मो तर अ घरी असं एक दोन डझन आंबे आणले होते. आणि ऋषी झाली अशी गोष्ट की ते आंबे एकदमच सगळी पिकले होते आणि ते एक दोन दिवसात संपवन सुद्धा गरजेचं होत आणि सगळी खातेल बघून माझी मुलगी अक्षरशा ना. पूर्ण चेहरा आणि तिच्या पूर्ण अंगाला सुद्धा असं खात्यालं तेवढं पुसून घेतली होती. की असं ते बघण्यासारखं झाल होतं. एव्हढ म्हणजे ती आंब्यात तेव्हापसून आम्हाला कळल की हिला आंबे किती आवडतात.
हा म्हणजे आंबा सगळ्या अंगाला घासून घेतलेली.
म हो म्हणजे पूर्ण शरीराला पूर्ण घासून घेतली होती.
हा हा हा हा हा आहे मग मामी राहत तर ना त्याच्या साईडला जरा जांभळाची वगैरे झाडं आहेत तर तिजं त जांभूळ पिकलेत ना तिला ते कळतंय. त तिज मम्मा जांभळ जांभळ दे मम्मा. सगळं व्यवस्थित म्हणजे सगळी फळं पण कळतात तू तीचं झाड कळतय तिला मम्मा जरा तुती आण की म्हण तीया.
आहे एक मिनिट ह सर
हॅलो
हां सर तुमचं एज्युकेशन काय झालंय सर
माझ झालेल आहे मॅम
सर मला तुम् पण आवाज क्लिअर येत नाय माझा क्लिअर येतोय का तुम्हाला
म्हणजे एकदम क्लिअर येईना
येतोय की नाही येत
माझा येत नाय तुम्हाला
अं नाही आत्ता जरासा आवाज आला तुमचा ऍक्च्युली तुम्ही जरा अजून मोठ्यानी बोलायला पाहिजे का रेंज प्रॉब्लेम आहे मला कळत नाहीय.
नाही रेंज काय प्रॉब्लेम नसेल पण मला त्यांचा क्लिअर आवाज येत आहे.
पण तुम्ही काय कॉड किंवा ब्लूटूथ चा वापर करताय का सर
नाही नाही जास्त मी कॉड किंवा ब्लूटूथचा सहसा वापर करतच नाही. कारण का आता पण नाही आता नॉर्मलच मी बोलत आहे.
आता आवाज आला बघा सर करेक्ट अजून अजून तीव्रता पाहिजे आवाजात
आता घरात तरी पूर्ण आवाज एकदम जास्तीत जास्त आवाज आला की ह्याच्यामध्ये कस
हा आता आता आता व्यवस्थित येतोय बघा
हा हा
ते मगापासून कस तुमचा आवाज कमी येत होता तर माझे कानाला शोधायला लागत होता आवाज कुठ कॅच करू आत्ता आत्ता व्यवस्थित येतोय बघा.
बरं बरं तुमच एज्युकेशन काय झालेलं आहे.
मा माझ फार्मासी झालंय. बावीसला पास आउट झाली डी ग्री आणि डिप्लो मा एकोणीसला पास आउट झाले डिप्लोमा डिग्री दोन्ही केले पहिले दहावी झाली त्याच्यानंतर डिप्लोमा नाही केले बारावी केले. त्याच्या नंतर डिप्लोमा केलय त्याच्या नंतर डिग्री केलीया म्हणजे एकच्युली ते मास्टरस झाल्यासारख झाल म्हणजे मी बी एस सी केली असती तर एवढ्यात माझं मास्टर झालं असत.
हो पण दहावी वर तुम्हाला डी फार्म करता येत ना
मला एवढी कल्पना नाहीे ये पण मला असं वाटत की त्याचा पण ऑप्शन आहे की दहावी नंतर डिप्लोमा अ पण एवढं काय त्याची म्हणजे कुठे बाहेर सहसा माहिती नाही मिळाली. पण माझं असं काही दहावी नंतर फार्मसी करायचं असं काही एम नव्ह तच त्यामुळे माझी पहिला बारावी झाली सायन्स मधून. मग त्याच्यानंतर पुढ काय करायचं, तर मग अ एक ऑप्शन एकाने माझ्या समोर ठेवल की फार्मसी एक चांगला फील्ड आहे बघ तुला योग्य वाटल तर. मग मी ठरवलं की ठीक आहे फार्मसीच करूया आपल्याला जमेल. आणि फार्मसी ऍक्च्युली लोकांना काय वाटते फक्त लायसन्स घ्यायच आणि मेडिकल काढायच म्हणजे फार्मसी. पण फार्मसी खूप व्हास्ट कन्सेप्ट आहे आणी खूप मोठी कन्सेप्ट आहे. इव्हन मला वाटतंय डॉक्टर शिकण्यासाठी जेवढा अभ्यास लागतो ना अगदी त्याच तोडीचा किंवा त्याच्यापेक्षा एक टक्का जास्त अभ्यास फार्मसीला लागतोय.
आम्हाला काही माहित नव्हतं, कारण आमच्यात आम्हाला लहानपणी एक सांगायचे बघा की आठ आठवी, दहावी झाली की पुढच काय एकदम सोप अस म्हणायचे ना. पण ते दहावी, बारावीला आलं की आणि म्हणायचे की आता काय इथून पुढे खूप सोपं. पण जेवढ्यात अ तेनी लेवलने म्हणायचे ना इथून पुढे अ सोप पण ते त्याच्यापेक्षा कितीतरी भयानक असायचे.
मी जर म्हणते हो, हो, हो, हो, हो, हो, हो. मी मी तर माझ स्पष्ट मत आहे, दहावीच्या पर्यंत जी मुल आहेत जे दहावी पर्यंत शाळेला ठरलेली आहेत पण ते पाचवीचे असो, चौथीचे असो, नववीचे असो त्या मुलांच्या आयुष्यासा का आयुष्य कोणाचही नसणार आहे.
मिळणार पण नाही तस परत. आम्हाला तर अस आमच्या शाळेकडे गेल ना अस वाटत की एक जाऊन एक दहा मिनिट तरी आत बसून याव, अजून पण वाटत आम्हाला. काय ते कारण का दर्या आपल्याला काही आमच्या वेळी तरी एकोणीशे पंच्याण्णव म्हणजे नव्वदच्या अ दोन हजारच्या काळात दोन हजार साली आम्हाला जरी काही एक मस येल किंवा शाळेत जरी अभ्यास वगैरे पुढं जर न करता गेल ना तर काठीणे एवढे बड वायचे की दुसऱ्या दिवशी शाळेला जाऊ की अभ्यास करू हेच समजायच नाही आम्हाला. आणी त्यात आणी त्या भीतीपोटी आम्ही सगळ कस तर करून कणी पूर्ण करायच आणि अ उद्या शाळेला जायच. हा हे आमच्या डोक्यात असायच फक्त.
बरोबर म तुम्ही इंग्लिश मिडीयमला शिकलाय काय?
नाय. अं दहावीपर्यंत. हॅलो.
हा.
आणि मग शिक्षण हे मराठीमध्येच झाले बारावीपर्यंत. माझी कॉमर्स साईड होती. मग, आम्हाला जर नंतर काही सब्जेक्ट मग बाराला आल्यानंतर काय अकाउंटिंगचे वगैरे सब्जेक्ट असतात ना ते थोडे इंग्लिशमध्ये इंग्लिशचा तो एक सब्जेक्ट होता, प्लस मग बीसी ला जे वेळी आम्ही आलो फस्ट ईयरला त्याळी पूर्ण इंग्लिश मिडीयम मग थोड पहिल्या वर्ष एक टफ गेला आम्हाला, पण, आमची सर वगैरे चांगले होते, त्या सरांने पण आम्हाला थोडफार सांगितलं की काही गोष्टी येत नसल्या तर कशा लॉजिकली त्यास जायचं ग्रामर आपल्याला कस असलं पाहिजे, म्हणजे एकामेकाला शब्द जोडण्यासाठी ग्रामरचा योग्य वापर कसा केला पाहिजे हे त्यांनी सांगितलं आम्हाला.
बरोबर,
पण मग आम्हाला जे इंग्लिश शिक्षण सुद्धा काही असं अवघड वाटलं नाही पण त्यात आम्ही पास झालो.
बरोबर बरोबर नाही नाही काय माहिती काय आपल्या वेळचे जे शिक्षक होते ना, ते असे जीव ओतून शिक शिकवत होते. हॅलो, हा हॅलो
बघा, माझ आवाज येतो माझा?
हा मधून कट होतोय सर,
नाही माझं तरी म्हणजे तर फुल्लं आहे.
हा येतोय. आता बोला तेच की, आपल्या वेळचे शिक्षक होते ना ते जीव ओतून शिक
हो,
आणि आताही बरेच शिक्षक चांगले आहेत. सोडा अगदी एक दोन तीन टक्के शिक्षक असे असतील की मुलं मुलांना ते आवडत नाहीत बाकी कि सगळे शिक्षक तसे आवडतातच मुलांना,
विद्यार्थ्यांमधल्या शिक्षक जे सांगतात ते ऐकण गरजे
गरजेच आहे पण आत्ताच्या मुलांचं काय होत माहिती काम? आत्ताच्या मुलांचं असं कि, आम्हीच का त्यांच ऐकायचं,
हा मी माझ्यासारखं कोण नाही, ग करायला. ते, आपल ऐकलं हो, नाही.
हा नाही आणि आम्ही अजूनही आमचे शिक्षक भेटले तर आम्ही पहिला पाया पडतोय.
बाहेर . आमची शिक्षित रस्त्यानं जरी आम्ही कुठेतरी त्यांना दिसले तर आम्हाला भीती वाटते की आम्ही अ शाळेत कसं साऊधानमध्ये थांबतात बघा
हा हा.
वे त्यांना अजून पण थांबवय म्हणजे त्यांना बघितलं की ते जे गरजक असते ना म्हणजे वर्गात त्यांचा जो दरारा आहे. ताना म्हणजे भिती विद्यार्थ्यांना अ जे सांगून किंवा ओरडून-मारून जी ते हे करत होते ना अ जशे आपल्याला एकदम योग्य दिशा देत होती, ती दिशा आज कुठल्या अ बाकी आज तरी आत्ता मिळते की नाही माहित नाही पण त्यावेळेसारख कधी कुठे मिळणार नाही असं मला वाटतं.
बरोबर नाही प्रत्येक आणि खरंच सांग आपल्या शिक्षकांचा आपण जर रिस्पेक्ट करत असेल पण आपण ऑब्वियसली एक चांगले अ म्हण जे नागरिक होऊ शकतय.
त्या अभ्यारीस नाही केला.
बरं अ सर एकच मिनिट सर सर एकच मिनिट मग एक मिनिट थांबा.